हॅलो! हॅलो अगं फोन कस काय कट झालं ग रेंज नाही आहे का तुझ्या इथ?
रेंज नाही वाटत म्हणून कट झाला. बोल.
जरा टावरपशी जाऊन थांबशील का नाही.
आग बाई कुठाय आमचं घरापशी टावर.
ह
काय पण विचारतीस.
आग इथेच तुमच्या इथं समोरन दिसा लागलय.
कुठाय ग मला काय दिसना बाई.
हम्म
हम्म बोल काय नाही. तू काय कराल्यास आता?
काय नाही बघ. निवांत. मोबाईल बघत बसलोय. होय ग काय काम नाहियेत मला अजून जॉब तेन लागायची आहे ना म्हणून.
हम्मं.. मग कुठ इव्हेंटला तेन गेलेलीस का नाहीस?
हा इव्हेंट वगैरे करतोय मी तसं इव्हेंट आता मी सात -आठ इव्हेंट केल्यात तशी.
हम्म किती म्हंजे आसंच जातीस की पैशे देत्यात तेनी?
नाही- नाही पेमेंट असतय की.
हम्म किती परेंत?
बाराशे- हजार. जस तेनी सांगतील म्हणजे जें म्हणजे त.. आता पुढचा क्लाइंट कसं असेल त्याच्यावरती मोठी पार्टी असली तर जास्त पेमेंट. कारण की संगळ खर्च त्यांचाच असतयं ना येण्या जाण्या चा परत जेवण नाश्ता अस सगळं त्यांच्याकडचं असतं ना म्हणून हॅलो.
दोन मिनिटं थांब हं. काय माझा फोन हँग व्हाय लागलाय.
वय जरासं रिपेंरीग करून आण की मग फोटोस ते डिलीट मार.
फोटो हा बोल
हा अगं फोन हँग व्हालता. अग म्हणून
अ तेच फोटोज व फोटोज व्हिडिओज, ऑडिओ ते नसत ते डिलीट मारायचे.
अगं नाही माझ्याकडं फोटो काय एवढे जास्त नाही खरं ते कॉल रेकॉर्डिंग होत का नाही ते लगेच डीलेट करते. माझ्याकडं काय एवढं काय नाहीये.
मग ह्याला ऍप वगैरे जास्त असतील तर पण होतय ते
होय काय मग बघायला पाहिजे तेच आता करतो.
हँग व्हाय लागलय ग.
हम्म आता नवीन मोबाईला घेणार होतीस ना तू.
व्हय घेणार आहे की
कधी?
ऑगस्टच्या एंडिंग ला.
हम्म ऑफर असते तेव्हा काय.
अ गणपतीचा ऑफर लागलेले असते ना त्यावेळी घेणार.
हम् कसला घेणार आहेस कुठल्या क कुठल्या कंपनी
काय नाहीत असलं काय मला कळत नाही ग? तसलं मला काय कळत, मला तसलं काय कळत नाही. माझ्या पप्पांना घेऊन जाणार आहे.
हम्म हम्म दोन मिनिटं थांब. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा बोल की काय झालं?
हां. अगं नाही माझा फोन आणि सारखा हँग व्हायला लागलाय बघायला पाहिजे फोन. नंतर जरा अजून पाच मिनिटं बोल पण नंतर फोन कट झाल्यावर मी हे करतो मग. ते सगळं आता काहीतरी लेट करायलाच पाहिजे. फालतूची फोटो पण असतील.
बर कुणाचं?
काय?
कुणाचं?
काय कुणाचं?
फालतूच फोटो म्हंटलीस. ना ते स
हा ग ते अगं काय ते असं मी स्क्रीनशॉट मारून ठेवलेलं असतय ना नाही तर चुकून स्क्रीनशॉट ते बसले ठेवलेले असतय. ना मग ते सगळं डिलीट करायला पाहिजे तेच म्हंटलं. हम्म आणि अगं तू एम्ब्रॉयडरी करायला लागलीयास ना?
व्हय.
नक्की म्हणजे आता म्हणजे ऑर्डर येन येताल काय तुला?
हा येत्यात की आता परवाचे एका टायमिंगलाच दोन आलते. दोन
मग किती घेतलीस तू?
अ म्हणजे एक जर बारीक लेस बारीक डिझाईन असेल आणि लहान असेल तर दोनशे, आणि जर मोठी डिझाईन असलं मु एक बारीक डिझाईन आणि लहानच होतं, आणि मोठी डिझाईन होती आणि ते फक्त असे मोठे मोठ्या असं टाकं घालायचे होती मग त्याला पण मी ना दोनशेच घेतले दोन्ही.
मग
म आणि - परवडतोय कारण दोरा पाच रुपयेचाच तर असतोय. सुई काय ती पण काही दोन रुपयाची असत्यीया मग बाकीच
मला पण करून दे मग. जरा कमी पैशाना नाही तर फ्री मध्ये. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो... हॅलो.. हेंगे ना